हा कट करू नका हा रेंज आपोआप झाला काय? होय मी तर काही केला नाही म्हण तुमचा म्हणजे मी रेंज हे झाला असेल म्हण मी थांबले पण आपोआपच कट झाला होत.
हा मी पण थांबले रेंजेच गेली का काय कुणास ठाऊक फोन च् कट झाला.
अचानकच हा मग अ पण माझं कस अचानकच कट होतं वाटतं फोन
मधूनच कट होतो का काय कोणास ठाऊक.
हा ते रेंज प्रॉब्लेम असेल हा मग तेच विचारलं महापूर वगैरे येतो का नाही म्हण
नाही नाही नाही आले म्हणे मला जाव महापूर नाही येत ये.
हा नदी नाही आहे काय जवळ
नाही नाही नदी म्हणजे आमच्या इथं नाही आमच्याकडे कास, तलाव पण मधी नदी नाहीच आणि आमच्या इकडे उतार आहे सगळा पाणी साठतच नाही म्हणजे दोन दिवसाांनी वड पाऊस थांबला की सगळं पाणी उतरत वाहून जात हम्
पण आमच्या इकड नाही सगळे बंद होतय रस्ते रस्ता वगैरे बंद.
हम्
कुठं जायचं नाही घरी थांबायचं.
हम्म
जास्त असतो ना पाऊस पाऊस जास्त नसला तरी पण कसं उतारां खोलगट भाग आहे थोडा त्यामुळं पूर्ण जे वरचं पाणी येते नदीचं ते सगळं इथंच थांबत. आणि ते संगम असल्यामूळ पुढची नदी आपल्याला इकडच्या नदीला हे करते ना मग इकडच नदीचं पाणी घेतच नाही ती नदी लवकर त्यामुळे इकडच पूर्ण घा गावात सगळं पसरतय ते पाणी
हम्म आणि हम् हे असल का नाही म्हणजे आम् आमच्याकडे म्हणजे ह्याला म्हणजे पाणी असं साठून राहतं असं नाही पणे पाण्याला धरणं वगैरे आहे त उरमडी धरणं आहे. कास धरण आहे कास तलाव आहे. पण असं साठून राहत नाही आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम काय नाहीय.
हा म्हणजे गरज तुम्हाला जेवढं पुरायचं आहे तेवढं म्हणजे पाणी आहे साठा
हा पाणी भरपूर असते त्यामुळे काय नाही.
ह आमच्याकडं पाणी हहह भरपूर नाही आमच्यात घरातच शिरतंय पाणी.
आमच्याकडे मराठवाड्यामध्ये आमच्या काकूंकडे अ पा उन्हाळ्यामध्ये आठ आठ दिवस पाणी येत नाही. आठ आठ दिवस ते मग विकत घेतात पाणी.
पाण्याचा काय नाही प्रश्न पण पावसाळ्यात
आमच्या साताराच्या बाबतीत मात्र सुखी आहे एकदा कास त्याला भरला का नाही
झालं.
सास आणि खय ना भरलं क नाही. होना रंत का?
राधानगरीचं ते धरण स्वयंचल दरवाजे तर ओपन झाले. तर इकडं हो तर हो.
मागच्या दोन वर्षापूर्वी बाप रे तू कुठलं गेले कुठं गेली ते पाण्याची पातळीप
हो आमचं तेच सांगल ना आम्ही पण त्याच ह्याच्यामध्ये येतो त्यामु आमच पण जातात.
हा ते आम्हाला एवढत आहे असं. पुराची ही नाही ना सातारकरांना
ना हो पण एवढी हे होते म्हण. ते काय एवढा हाल होतात लोकांचे भयानक
झाल होत लोकांच्या त्या पुरामध्ये आता
असस.
पर
समजत नाही. कुठं जायचं काय सामान घेऊन जायचं. डं घ्यायचं कुठलं माहि ते घेऊन जायचंय सुळ घेऊन जायला लागणार आहे हा सगजीवनपयोगी आहे. एवढ्या तरी
हम्म.
म्हणजे अचानक दोन हजार एकोणीस ला लोकांना माहितच नव्ह की एवढं. अक्षरः सगळं भिलेलं धान्य ते धन्य घरातलं साठवलेलं प्रकप कपडे लागता. आपले जे कामाचे म्हणजे का हे कागदपत्र वगैरे सग सगळं. परिस्थिती एवढी हे झालेली. आणि घर गॅस टाकी वगैरे असं. दरवाजा आपआप ओपन होऊन गेले जरी किली किलीओ मग किल्ली असत किल्ली घालतात ते पण निघून सगळं गेलेलं. एवढं म्हणजे त्याला हे असतं् म्हणजे प्रेशर असत त्याला एवढा हा कळच नाही डं पाणी येईल. थोडं येईल असं वाट. मग हा थोडं खाल सामान सगळ लिंटर ठेवलेत आणि ठिका रा पण क वा लाग पर्ण पर्यंत ज्या वरती पण ते गेल पण अस सगळं तरंगात होत घात त्यांच्या एकेकांच्या घरी तर असं नाव आपलं होडी घेऊन गेलेत घरात होडी होडीनं एवढी अशी परिस्थिती हे. झाली महापुराच्या
इतकं पाणी येतंय का नाही. ह ह.
येते ते येत किती एक पंधरा दिवस घरात राहतय. पण त्याच्या नंतर ना दोन तीन महिने तर खूप तास होतोय.
पानंतरवं लागत घर
हम्म. ह का भापश आणि ते हे होतं ते वेगळच हम्म
नर ते राहतच नाही ना सगळं लाकडी असल्यामु तिजू ते खबरच होत.
हम्म
आणि आणि परत इका
पर हे होत.
प असल्या तर भिंती ठी च्यामध्ये असं असल तर त्या पडतात. अस पाणी पकडून राहतात ना ते सगळे हो आणि असं वॉलपुट्टी किंवा असं हे केलेले तर असेल पि पी वॉलपुट्टी वगैरे ते तरी सगळं निघूनच पडते आपोआप
ह
कारण पाण्यामुळे ते खराब होते ना सगळं
पाहण्यामु कसं होतं नुसतं ते आपण जे म्हणतोय एखाद्या शिहाला
पण ती पाऊस पड आम्हाला इडे भीती वाटते नको वाटते. पाऊस बाबा थांब आता असं म्हणायची वेळ येते.
ना
पाणी असते आम्हाला मुबलक पण जास्त झालं तर काय करायचं? गरजेपेक्षा जास्त असेल तर काय करणार आहे ना?
बरोबर आहे.
हम्म आणि त्याचं घर नुकसान होतं ना? परत शेतीच पण नुकसान घराच पण नुकसान सगळंच नुक नुकसान होत शेतात पण पीक काही येतच नाही ना पाणी असल्यामुळं ऊस वगैरे सगळ पूर्ण असं कुजतोय असा एवढा वास येतोय दोन तीन महिन्याचा एवढा वास एवढा घण वास येतोय तस जा म्हणजे जायचं पण होत नाही. घरात आतमध्ये हो ती लोक दोन, दोन, तीन, तीन म्हणजे बाहेरच त मग पूर्ण घर स्वच्छ होऊन सगळं हे झाल्यानंतर मगच आहे.
गोरीन कस होता माहितीय का?
हो आणि मुलांच्या शाळा तर चुकत्यातच शाळेत पण पाणी येतय
शा हो शाळा पण त्यांच्या मुलांची चुकता. घरातच असात मुले दोन हजार एकोणीसला तरी एवढी अशी परिस् लाईट पण नव्हती घरात.
हम्म
घरी लाईट पण नाही फोन वगैरे फक्त ग्रामपंचायतीत तेवढंच लाईट. त्या ग्रामपंचायती जाऊन तिथं चार्जिंग लावून यायचं. दहा-पंधरा मिनिटं मग कोणाला तरी कॉल करायच अशी परिस्थिती झालेली.
हम्म
मी तर आमच्यात तसच झालं मी राहिले माहेरी पुराला इकडं. रस्ताच नाही परत इकडे यायला पंधरा महिनाभर मी तिकडच राहि रे महिन्यानंतरच आले इकडं. एक महिना पूर्ण म्हणजे येला रस्त व्ह पूर्ण चारी बाजून पाणी होत गावाच्या एक महिना्याभर मम्मी तिकडं माहेरी राहिले. म महिन्यानंतर पाणी गेलं पूर्ण मग घरी इकड सासरी आली.
काय म्हणतंय मं
ते कोरोना मा मध्ये कस झालेलं ना बाहेर कुठं जायचं नाही. रात ज्या काय ते आपलं कोल्हापूर जिल्ह्यातले दुसऱ्या जिल्ह्यात जायचं नाय तशी परिस्थिती झालती.
हम्
इकडून तिकड जायचं नाही काय नाही रस्ताच नव्हता यायला.
ते पण तसं झालं अनं कोरोनामध्ये पण तशीच परिस झाली परिथिती झाली ना लोकांची कोरोनामध्ये तर कुठ कोण कुठं जात होतं.
बाप रे! कोरोनामध्ये काय त या बोलास नाय कोणं रयवारी हो कोरोना कोरमध तर काय बोलायचं सोय नाय.
नाही लोक
हम्म
लीत पण घाबरूनच असं त्यांना अटॅक वगैरे येऊन हे झाले त्यात एक्सपायर झाले ते
हम्
जास्त ओकतय आताच म्हणजे हो कोणामध्ये आता आत्ता चालत गेलाय आणि तो येताना व्यवस्थित आलाय असं झालं नाही. तशी ई स्कॅन मशीन मध्ये हा लईच माणूस घाबरला आमच्या इथ तर लईच झाले एक एक एक घरातले चार जण भाऊ भाऊ चौगे एक घरात म्हणजे हा आज भाऊ एकटा सकाळी भाऊ संध्याकाळी एक भाऊ दुसऱ्या दिव शी सकाळी असं तिघं पण तिघं जण होते ते तिघं पण एक्सपायर झाले. एकच वेळी कुणाचं दुःख कुणाला सांग तिनी एका घरात आणि तिघ पुरुषच महिलांना कोणा काही झाल नाय हा एकाच घरातले तीन भावंड सकाळी एक संध्याकाळी एक आणि दुसरा दि दिवशी सकाळी एक अस खर एकाला त्याला पहिल्याला माहित मं त दुसरा वारलेल दुसऱ्याला माहित नाही तिसरा दुसरा वारला हे तिसऱ्याला माहित नाही. एकमेकांना माहितचं झालं नाही ते अशी परिस्थिती झालीती को कोरोनामध्ये म्हणच्या घरीच लोक कोण जायला पण बघ नात
चौघांची जाईल हं
असं म्हणजे प्रतिष्ठित होते घरानं पण त्या घरी पण कोण गेलेलं नाही त्यांना बघा बघायला बघायला पण गेली नाही कोणं मं ते ग्रामपंचायती वालीच येईन सगळं दवाखाण्यातळी लोक येतात.
तेच नेणार होतो तेच की
घरातले पण कोण नाही आणि शेजारी पण नाही आणि म्हणजे असलं ते आपल्या त्यांच्या भाऊकी त असं असतात ना ते पण कोणच गेलं नाही. पाहुणे नाही कोण नाही कोण नाहीत कोणच केले नाही. अशी परिस्थिती चालते त्या कोरोनामध्ये खूप हाल झालते लोकांचे हा पण
बरोबर आहे.
ह
फारच अवघड झालं.
महापुर कोना तेचकी महापुर आणि कोरोना दोन्ही पण अनुभवले जास्त जवळन
कड
कोण कोण आ तर घयान स्थिती झाली मज्र
म काय.
हॅलो हा जेवलाय नाही तुम्ही अजून
ते काय जेवत जेवत चाललं बोलण.
हा जेवत चाले खूपच वेळ झाला पाच वाजले. आता संध्याकाळी जेवता काय नाही मग संध्याकाळीच जेव पण आता पाच वाजेले संध्याकाळचं जेवण म्हंटलं
तथ डोकं दुखा लागलेय त्या जेवण जायन झालं. तेच ना जेवण जाईन झालंय. डोकं इतकं डोकं दुखायला लागलंय पित्त झाले हो अस अगदी भूक लागली असं नाहीये पण आता